हां बोल.
काय कराल्यात?
काय करू? बसलोय बघ.
जेवला सांग. गप्प बस जेवूनच उम्म, जेवूनच. कोणंय? कोण नाही, गप्प बस. सांग की? काय करालाय? सांग की?
आता काय त्यांना बसलेलं.
हम्म, हं.
हम. ते नव्हे, तुमच्या गावच्या होळीबद्दल जरा माहिती पाहिजे होती, म्हणून फोन केलेला. सांगते कोणे? गावाची आई आहे.
सनाबद्दल होय, होळीच्या आ हा. आमची इकडं होळीचा सण असा सात-आठ दिवस असतोय. पहिला मेन म्हणजे कारण आमच्या इथं मांड असतोय होळीचा. त्यामुळं होळीच, आमच्याकडे तुमच्या सारखं एका दिवसात होळी होत नाही कधी.
हाहा
आणि हे कसं होतंय आमच्या इकडं पहिल्यांदा होळीच कस आता तुमची इथे कस शेनी येथे गोळा करून आणून पेटवतत आमची इथं तस करत नाहीत, आमची इथं प्र जण मांडावरती नेऊन बुट्टी बुट्टीत न भरून घेऊन आपल्या मर्जीनं किती पण पाच शेणी सात शेणी असं देत्यात मग.
नेऊन द्यायच्या का तिथं?
होय, कारण आमची इथं सात दिवस होळी म्हणजे थोडं थोडं ते गवताची गंजी त्यां थोडी थोडी घेऊन पेटवतात नाही.
हा हा
आणि त्यामुळं आणि मेन म्हणजे कसं आमची त होळी कूट म्हणतात. म्हणजे अ झाड आप होळी दिवशी झाड जाऊन तोडून सकाळच्या आधी बघून आणून ठेवतात, आणि झाड जाऊन मग ते तोड गावकरी जाऊन तोडायचं सगळ्यांनी मिळून.
हा
आणि तिथनं पुढं हे लागी येत्यात इकडं शेगावात. ते पण गावकरी सगळी जन पूजा करून तेन घेऊन येतात, मग आमची तर कसं मा म्हणजे चौकात, मेन चौकातच पूजा असते. तेला मग कसं येत हातानं पूर्ण सोलून त्याला आंब्याची ढाळं वगैरे बांधतात, वाटाला ते प्रत्येक म्हणजे, पूर्ण झाडाला हा पूर्ण झाडाला
हा हा
आंब्याचा ढाळ वगैरे बांधतात आणि ते घेऊन येतात, पण आमच्या इथे खेळतात. आ खेळ पण कस आहे थोडी जण पुढं वढतात थोडी मागं ओढतात असं आमच्या चौकात म्हणजे, जिथं होळी उभा करतोय आम्ही.
त्या झाडालाच ओढायचं असते काय?
हा म्हणजे म्हणजे तसं म्हणजे मस्ती हे करतात, खेळात एक मांडा प्रकारच आहे त्यांचा.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
ते थोडे जण पुढं ओढतात थोडे जण मागं ढकलतात असं करत करत होळी ते वळ हिचेपर्यंत आणतात मांडापर्यंत घेऊन येतात. आणि मांडावरती घेऊन आल्यानंतर त्याला उभा करायची त्यानंतर आमच्या इथं सात दिवस पण कार्यक्रम असतात, प्रत्येक संध्याकाळी त जागवले माड जागवल्या ते सात दिवस पोही करतात. पोर थोडी सोमगी भजनते करतात हा म्हणजे थोडीच सोंग थोडी सोंग काढतत कोण असवलाचं काढते, कोण गणपतीचं काढते. कोण बाई होत्या आणि मेन म्हणजे आमच्या इथ मांडा दिवशी असं एक एकाला भूत बनवले जाते, आणि रात्री बारा वाजता अ म्हणजे गल्ली गावात तो फिरतोय असं ओरड. वगैरे असं म्हणजे हा रात्री बाराच्या दरम्यान बाहेर सोडतात त्यांना.
हा
म्हनताना म हा.
हा हा.
हम्म, आणि होळी दिवशी कसं पोळी पोळीचा निवेद असतोय आमची इथं. होय पुरण पोळीचा.
पुरणपोळीचाच नैवेद्य असतो होळी दिवशी.
होय. आमची इथं पण पुरणपोळीच असतय संध्याकाळी.
हा.
हम्म आणि कार्यक्रमाला कसं? आमची इथ तुमची इथ पाच दिवसान रंगपंचमी वगैरे खेळतात.
होय पाच दिवस रंगपंचमी असते. म्हणजे जे कॅलेंडर ला असत्यात त्याच दिवशी आमच्या इकडे रंग पंचमी खेळतात.
हा. मग आमची इथ तसं नाही, ज्या दिवशी मांड संपतोय सात दिवसान त्या दिवशी ती होळ रंगपंचमी खेळतात.
म्हणजे ज्या दिवशी ती होळी उभा करील तिथून पुढे सात दिवस.
हा तिथून पुढं सात दिवसानंतर म हे असते मांड सपते आमची इथं. मग ती त्यानंतर दिवशी मग ते शेवट करतात आमच्या इथे. परत खेळ भरपूर असतात वेगवेगळे. अ मांडावरती कसं पहिली पहिल्यांदा असं जुनी माणसं त्यांनी ते खेळ चालू केलेले आहे. म्हणजे असं माांड जागवायचं. हा माांड जागवायसाठी. म्हणजे पहिल्यांदा कस, माणसांना मनोरंजनाचा काही कार्यक्रम नसायचा. आपले तर आता जसं टी व्ही मोबाईल आपल्या हातात असतात. तस नसायचं नाही पहिला कार्यक्रम.
हा.
मग त्यामुळ हां मनोरंजन स्वतःचं करण्यासाठी जे प्रत प्रथा पाडत गेली. ती आ म्हणजे अजून पर्यंत तरी माणसं आमची इथं सगळी चालवतात. पोरं पण असू देत, म्हाताऱ्यांपासनं सगळी आणि मेन म्हणजे कसं खेळता. आणताना पण होळी आमची इथंसं लेजीम परत दान पट्टा ला असं खेळ खेळतच घेऊन येतात. जास्त करून. म्हणजे गाव एकच गाव एकच होळी आहे ना.
म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या खेळानच, खेळवत आणायचं ते.
हा तेच तसच. म्हणजे पहिली जी जुनी, मा ्हातारी माणसं आहे त्यांनी ती प्रथा पाडलेली. आणि आमची इथं अजून पण तरुण पोर आहेत ती अजूनपर्यंत तीच प्रथा चालवत आल्यात. एक म म्हणजे त्यांना पण एक त्या खेळाची मजा वाटते असं आहे. आणि ति
हा हा.
म्हणजे आताच कस? तेवढ्यातनच म्हणजे मोबाईल टी व्ही पासण जरा लांब राहत.
थोडा वेळ विरंगुळा होइल.
पुढ हा. आठ दिवस तेवढंच. आणि ते, त्यांना पण हाऊस वाटते ना.
गावात पण असं पूर्ण, म्हणजे तुमच्या गावात पण असं पूर्ण गजबजलेला आठ दिवसच केलते सगळ्यांची मजा मस्ती, हम्म
त शहरात कसं, प्रत्येक गल्लीत, दोन, दोन, तीन, तीन असत्यात आणि ते पण एका दिवसासाठी होळी असत्या. तसं खेडेगावात नायं, ही आमची कोकण पद्धतींवरच खेळ अस्तात त्यांचं, त्यामुळं अ ह ती पहिल्यापास, पहिली म्हाताऱ्या माणस आणि कस खेळच चालू केलेलं आहेत ते. आणि म ती आता आमच्याकडे परंपरा म्हणून चालवाय लागल्यात सगळे, म्हणजे आप आपली एक आवड म्हणून पहिला केलं त्यांनी, खरं ते आमं आत्ताची पोर कसं, आपली परंपरा हाय पहिली तिथं मांडाव जायलाच लागतय. खेळायलाच लागतय. असं करत खेळत्यात. आमच्या इथं ते आट दिवस चालूच असतय.
हा, हा, म्हणजे तरुण पिढीन सुद्धा ती जुनी पद्धत सगळी पूर्ण म्हणजे, अजून सुद्धा अस अमंलात आणुन ती पूर्ण करतात.
होय. तेच, ते प म्हणजे कसं पोरांना पण वळण लागत गेलय. आणि, हाऊस म्हणून ती पण मजा म्हणूनच येता, पण आपण आती प्रत्य हे लागलेलं हाय हाऊस म्हणूनच अ चालूतीया खरं, त्यांना पण म्हणत्यात, ओढ असते की, एक प्रकारची- आपल्या गावाबद्दलची, खेळाची, त्यामुळे ती येता आणि आस त्यातच होळी दिवशी आपली, म्हणजे गावाकडली मा शहरात न कसं एका दिवसात होऊन जातय, तेवढे कोण लक्ष देत नाही. आमचं कसां आट दिवस असतय, हा म आट दिवस सगळे गाव एकत्र येतयं.
हा शहरात, हा शहरात असणारे लोकं सुद्धा, ते सात दिवस म्हणजे, ती परंपरा जपण्यासाठी गावी येत असतील.
होय.
वाटत्या त्या सणाची नाय, त्यामुळ येत्यात गाव गावाला.
म जाळात कसं होतंय, दुसऱ्या दिवशी आमच्या इकडं कसं, आ एकच दिवस पोळीवरच थांबत नाहीत. धुलवड असली की, म मटन वगैरे आणून, म त्यावेळेला पण ती घरा जेवण असतय. मग आमच्या इथं ते फडकरी लोकं आहेत. त्यांचं ते ब बकरी आसत्यात त्यांचं पण जेवणाच वगैरे तसंच असतय. म ते त्यावेळी माहेरला पण पोरी येत्यात थोड्या थोड्या की, आपले घरातले असते, ते बोलवून घेत्यातच.
हा हा, म्हणजे ऊस तोडणारे जे लोक असत्यात, ती स्वतः म्हणजे, असं हे करत असतील.
हा, म ते म्हणजे त्यांना पण एक म्हणजे पोरींना पण त्या सणाचा आनंद घ्यायला मिळ त. आणि आपली घ म्हणजे शहरात ज्या पोरी दिलेल्या हायत, त्यांना पण या सणासाठी म्हणून माहेरी याला गावतय. ह्या असल्या कारणमुळं, हूं त्यामुळे आणि भरपूर म्हणजे कस होतय. आता शहरातलेच फक्त एक दोन दिवसासाठीच असलेली कार्यक्रम वेगळे, हे लय लय त आपल्या शहरात पाच दिवसा पर्यंत, काय दुसरं नसतय. होळी दिवशी आणि रंगपंचमी दिवशी तेवढ झाले की आपल्या शह झाल होय तसल खेडेगाव नाही. सात दिवस सोडून, त्या दिवशी रंगपंचमी ते पण मांडाव येऊन खेळत्यात. कुठ भरपूर काय काय प्रथा असत्याय हायत. म्हणजे सांग म हा बघण्याजोगा कार्येक्र मय सगळं आमच्यात आता गावातच कि रात्रीच तर त्यांचा खेळ मांडवावरती संध्याकाळी नऊ वाजल्यापासन पुढे चालू करत्यात. मग ते मांड जागवायचा म्हणून असतोय ती वाजवत ती खेळ कस म्हणजे सोंगी भजनच केल्यासारखं करतात तेनी.
हम्म मग हा सगळा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे त्या देव कोणता मानला जातोय त्या हेला?
होळी देवच असतोय नाही. होळी देवच असतोय हा.
होलिका देवीच दहन ते दहनाचा जसा कार्यक्रम असतोय तसा.
हा तसाच सेम कार्यक्रम असतोय.
हां हा.
मग तर तस कसं होतंय रात्रीच मग ती मज्जेत म्हणून खेळत खेळत होती सोडा पहिल्यांदा पण आता पारं परंपरा म्हणून आता आ आपल्याला एक सवय लागलीय अन आपली कुठतरी सगळीजण गावातली एकत्र यावी. म्हणून तो सण ठेवलाय अजूनपर्यंत तरी माणसानी चांगला.
हा एकत्र येऊन साजरा
हा एकत्र येऊन साजरा होतोय. एका गावात आपल्या शहरातल्यावानी आज केलं की तासाभऱ्यात सगळी बाजूला होत्या तसं हे नाही आहे हे आठ दिवस खेळायला पण मिळते आणि एकत्र येतात.
हा त्याच्या निमित्तानं गावात घडलेल्या गोष्टी म्हणा त्यांन अस सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो.
हा तसच.
हां हां.
मग गौरी गणपती पण सण तुमच्याकडे मोठा करत असतील?
होय होय गौरी गणपती पण सण आमच्या इकडे मोठा असतोय.
बरं बरं चालतय, चला ठेवू मग?
हां.
हां.